हॅलो हा जेवला का?
हो जेवल की तुम्ही जेवल का?
हो जेवलं की ह. जेवलं जेवलं काय केलंय तुमच्यात.
आमच्यात काय वांग्याची भाजी आणि पोकळ्याची भाजी भाकरी
होय हा.
होय गेले का तुमच्या मुली
गेलं की गेलं गेल्या जून हम् जून गेल्या. आवरायला लागली झाडून काढायचं.
होय आमच अजून माणसं जेवायची आहेत घरातले बाकीचे
होय हम्म हा हा हा. अछ हा पाऊस आहे काय?
पावसाज आलाच नाही.
होय हा आणि हा काल लग्न कोणाचं होतं.
लग्न माझ्या बहिणीच्या मुलीच होत.
होय हम्म हम्म हम्मम् होय हा ह. अ आणि ह. आणि हे हम्. कुठल्या सेलला गेली होतीस काय आज.
आज नाही मी ना तर गेलेलीच नाही त्या तेव्हाच गेले होती एकदा परत नाही. परत नाही कुठे फक्त ते तेवढं. चोवीस रुपयाेच बघून आले होते तिथं म्हणजे चांगलं आहे बर का तिथं. असं दोरे आहेत परंतु खूप काय खय म्हणजे दुसरे कुठे मिळत नाही ना तसं सगळं साहित्य ह्याच्यामध्ये परत ती अंडी ठेवायचं प्लास्टिकचं असतं कि नाही ते तसला आहे असे प्लास्टिकचे खूप प छान छान टप्पे आहेत परत तर आपले चमचेस अर्धा डझन चमचे चोवीस रुपयेला आहेत स्टीलचे
होय अगं मला जायचं होतं की ग काल पण ते पावसामु जात आलं नाही ना त्याच्यामुळे मग गेलो नाही आम्ही
हो म्हणजे तुम्हाला तुम्ही तर खूप केशला म्हणजे चांगलं म्हणजे त्या चांगलं आहे असं काही हे नाहीये
हा
चांगल्या अ वस्तू आहेत त्या दोऱ्या आहेत परत त्या पांऱ्या नाड्यासारख्या दोऱ्या आहेत त्या खूप मोठ्या मोठ्या आहेत
हा पावसाळी ट्रिप काढायची की कुठेतरी जाऊया की फिरायला
फिरायला वे हा ह बघ आता सुट्टी म्हणजे जोडून आली पाहिजे हो
हा होय
हम ह ते
हम्म तुमचं कसं पंधरा ऑगस्ट ला तुमचा दिवस जातो
आमच तेव जातोयस त्या दिवशी जायलाच लागते कॉलेजला परत आता या आषाढी का त्याशी लग्न उपवास असतोय ना
हा होय हम्म
जे दुसऱ्या दिवशी जरी जायचं बाबा शनिवार गेलो रविवारची सुट्टी मिळते्या ना शनिवारी उशीर झाला तरी असं पाहिजे दुसऱ्या दिवशी सुट्टी पाहिजे गेल्यावर
हा आषाढ आषाढी एकादशीला पंढरपूरला तुम्ही नाही का जात
अ मी नाही येजात पण बूर
नाही हम्म आधी मध्येच गेला तर
होय आधे मध्ये जातो
हा ह हम् हम् आता या्यावेेळेस गर्दी असती ना जास्त पंढरपूरला ह वारकरी भरपूर असतात
होय ते
लाखान लाखानना असत्या लाखानं
होय हो
हम्म हम्म बंरपूर म गर्दी त्या रोड ला गर्दीच ती आता एसट वगैरे खूप लांब लांब असं हे होत
होय होय तच क आता घरं तेच एखाद सोपऱ्या
हा आता एखादं झाल्यावर तरी सुद्धा महिनाभर अजून गर्दी असते
तुम गडीपाल के
ये पर्यंत हो गर्दी असते हम् तुमच्या तिकडचं कोण जाते काय मग
आमच्या इकड शा एकादशीला जायचंच नाही कोण जात नाही पोट बिघडतय जाणाऱ्यांच अ तिथं आमच विठ्ठल मंदिर आहे ना मग तिथंच हे करायचं असते ते आमच्या मंदिरात आणि कार्तिकी वारीला जाते आषाढी वारीला नाही आषाढी वारीला तिथंच देवळात सगळं करायचं आमच्यात गोपाळकाला पण असतय
म्हणजे गोपाळपूरच गोपाळ हा एकादस झाले की हा तेच गोपाळपुरातला होतो की नाही गोपाळकाला पंढरपूरच्या हितला ते झाल्यावर आमच्यात असतय ते. हा तसच दही दही न बांधून भजन कीर्तन सगळं असतं आणि परत ते झाडाला बांधून गोपाळ काल असतो तो ती हंडी फोडायची हो म्हणजे तसली न्हवे. ती तसली न्हवे ती हे करतेेत ती ती ठिंगाणा करतेत नाही नाही नाही नाही आत्ताच ते आत्ता बेंदूर झाला की नाही एकादस झाली. बेंदूर झाला की आमची दहंडी असते देवाची म्हणजे गोपालपुरात होते बघा एकदस झाली की गोपाळपुरातही हंडी असते लगेच. आषाढी एकादशी नंतर त्याच वेळी आमच्यात पण असत्या मग तिथं जसं असतंय तसच आमच्या गावात कराव लागतय. त्यामुळे नाही जाइत म्हणजे आमच्या कधी पंजोबांच्या पंजोबा जात होते वारीला.
हां
म्हातारे झाल्यानंतर ते देवाला म्हणले मी कसं येऊ वारीला म्हणल्यावर त्यानी नदीत उडी मारल्या होत्या दोन दोन साळून किंवा म्हणजे दोन दगड आले हातात त्यांच्या
हा हम् हम् ह्
एकछोटा एक बारका तोच देवळात पूजतात मुर्त्या पण आहेत ते पण आहेत.
होय काय? हम
म्हणजे ती नदीतन हे केलेलं आहे ते. हा म्हणजे स्वप्नात त्याच्या नदीला जा मी हात येतोय म्हणून तुझ्या हात येईन.
हम्म आमच्यात पण हा आमच्यात पण तसच झालंत. एकदा गेलते नदीत नदीतन हात घालून दगड हे केला तर ते अ तीन दोन हाताचं आणि एक असं तोंडाच असं चेहरा चेहऱ्यासारखा आलाय ते
आलं होत का हा ह हा हा हां तेच कि म ते देवळात ते पुजलंय एक विठ्ठल एक रुखमाई एक मोठा एक बारकय.
हा हा हा हा
म्हणजे ते अस ओबड दोबड नाहीये खरं‌.
नाही ना.
हा घडवलेला असतो की नाही घडवलेला त्रिकोणाकृती घडवल्यासारखं हातात आलय ते अस अस ओबड धोबड एक कसा तरी ये एक ओबड धोबड तसं नाय सेम सेम म्हणजे त्यांचं काय म्हणायचं? आकार फक्त कमी जास्त आकार कमी रुक्मिणीचा छोटा आहे विठ्ठलाचा मोठा आहे पण सेम टू सेम आहे ते सेम टू सेम. असं त्रिकोणा सारखं असतं कणी तसं असं थोडस असं हम्म. तस आहे ते मग तिथं मूर्ती पण बसवल्यात परत मग ते असतय. तिथं झाल की तिथं आमच्यात पंढरीची त्या हा हो तस की आणि अ हे असते ते म्हजेन कीर्तन सगळं असतो आषाढी एकादशीला आधी आधीपासूनच चालू असतात.
हा ते आता आहे ना पंचवीस तारखेला आषाढी एकाद
होय आणि दर एकादशीला भजन कीर्तन देवळात असतय. हो आणि बेंदूर झाला की लगेच गोप्पाळकाला असततोय. त्यामुळ आमच्यातल्यानी आमच्याच आमच्याच गावात करायचं त्या दिवशी तिथंच थांबायच. इथ वारीला नाही नाही नाही वारीला नाही जायचं वारीला अजिबात जायचं नाही तिथंच करायचं सोह्याला जातात की सोळा बघायला. किथं येतो ना आपण सोहळ्याला आडव जातेत बघायला पण हा पंढरीला नाही पंढरीला इथ इथं करायची पूजा सगळी. देवळात सगळं भजन कीर्तन सगळं
हम्म
परत गोपाळ पुढचा गोपाळ काल्या दिवशी इथं गोपाळ काला करायचा.
होय ईथून पण बऱ्याच वाऱ्या गेल्या.
हा होय चंद्रनाथांची ती सगळी जात्या नाई
हम्म अ परत गोरक्षणाता ची वगैरे भरपूर गेल्या हा आणि प्र प्रत्येक जणांना म्हणजे असं खायला वाटायचं कुणी चहा बिस्किटचे पुडे कुणी चहा ऊपीट असं म्हणजे प्रत्येकांच्या ह्याच्यात अस कुणाला काय द्यायचं ते द्यायचं असं हुतं हम्म
आमच्यात म्हणजे हा तेच तेच की असं मोठं म हे असतय दही हंडीची हां डी असतीय मोठी मा मातीची ती कुंभाराला मान असतो तो देतो. ते दिल्यानंतर दिवसभर सकाळपासून भजन चालू असतं गावातल्या सगळ्यांनी त्याच्यात चिरमुरे लाह्या आणून त्या हंडीमध्ये ठेवायच्या प्र त्येकान प्रत्येकाचा घरातलं दही, दूध ते सगळं त्या हंडीत घालायचं प्रत्येकानं आणून मग ती हंडी भरतीय सगळी आणि ती परत देवाला प्रदक्षिणा घालत भजन म्हणत म्हणत म्हणत हे करायची आणि परत जाऊन बांधायची झाडाला तिथं नदीच्या काटाला आणि मग एकाला काठी देत्यात तिथं भजन म्हणत म्हणत म्हणत मग ते हंडी फोडतात तिथं मग ते तिथला त्या दही भाताचा काळा सगळा म दही भात पण असतो त्यात तो सगळं चिरमुरे ल्हाया सगळं दही भात ते एकत्र असतोय सगळं ते परत प्रसाद म्हणून तिथ वाटत्यात आणि त्याचे जे तुकडे असतात ना पडलेले दहीहंडीचे तुकडे ते प्रत्येकाच्या घरी घेऊन जायचं धान्यात ठेवायचं असं असतं आमच्यात. म्हणजे इथं गावांमध्ये तेे ब्यँजो फिंजो आणून नाचवतात. तसलं नाही आमचं आमचं पारंपरिक हा पारंपरिक दही हंडी ती भजन कीर्तन असं सगळं असतं.
हा तेच चांगलं वाटतंय त्या हो
पहिल्यापासूनय ते पहिल्यापासून
प्रत्येक गावची म्हणजे पद्धत वेगळी असत्या. हम् म्हणजे असं हे सगळ
गावची नसते बाबा त्या यात्रा असतात ना प्रतेकाच्या उन्हाळ्यात नॉनव्हेजच्या तसलं आमचं काही नसत ते हीच आमची यात्रा म्हणायची एकादशी झाल्यावर बे दूर झाल्यावर आमचं गोपाळकाला दहीहंडी असते देवाची हा मग ते पोळ्या बिळ्या घरात करतात.
हम्म हम्म हम्म तेच की आणि ते कसं म्हणजे प्रत्येक गाव हे जिल्हा बदल कि प्रत्येक हे बदलत ना
तस असतंय ते
हा होय हम् आवरलं सगळ
नाय अजून हि जेवल्याशिवाय काही आवरडत नाय.
हा हा हा हा तेच कि हम
आ मी मी आम्ही दोघ जेवलो मी अन बारक पोरगं जेवलो बाकीची जेवायचात अजून वाट बघत निवांत अशी आई पण वाट बघत बसत्यात आई काय लेक जेवल्याशिवाय आई जेवत नाहीत्या. त्या पण एवढा वेळ बसत्यात वाट बघ जेवा म्हणलं तरी
हा हम्म हम्म
म आता बसतील जेवायला
हा उद्या कॉलेज असेल ना?
हो उद्या
हा ह्या महिन्यातसं सुल सुट्टी झाली नाही ना
अजीबात नाही आणि मी मे महिन्यापासूनचाते कॉलेजला दहावी चा रिझल्ट लावल्यापासून ऍडमिशन चालूय त्यामुळे मला सुट्टीच नाही मिळाली कसंच काय नाही मे महिन्यात पण जायलाच लागत होतो जून मध्ये पण नाही सुट्टीच नाही हो आता जुलैमध्येध्ये पण नाही तहा एकादशीची एक मिळल शनिवारी हा तेव तो त्या काहीतरी आहे पुढच्या महिन्यात हे आहे बहुते काहीतरी आहेत एक येते बुधवारी अ आणि एक शुक्रवारी आहे
हा हा हम्म हम्म
परत रक्षाबंधनची असते आम्हाला सुट्टी रक्षाबंधन असते ना पंचमी असते बेंदूर तेवढा नाहीे बेंदूर बेंदूर आहे सोमवारी
हम्म हम्म शाळा अ नि कॉलेज असं एकत्र असलं की मग
नाही आम्हाला कसं आम्हाला न आम्हाला सिनियर कॉलेजच होतंय पण आता त दोन वर्ष झालं शाळेच्या सुट्ट्या आम्हाला देतात आणि सिनियर कॉलेजचं वेगळ झा सगळं म्हणजे सुट्ट्यांच त्यांच्या युनिव्हर्सिटी सु सुट्ट्या वेगळ्या आणि आम्हाला शाळेला सुट्टी मिळाली की आम्हाला अगोदर नसायची सुट्टी पण आता आम्हाला शाळेच्या सु्टी आम्हाला मिळतात आम्हाला शाळेप्रमाणे सुट्ट आणि आधी कुठं नसताची सुट्टी आम्हाला रविवारचीच फटतो सुट्टी हा आणि कोणाची जयंती वगैरे असल्यावर पण जाऊ लागते फोटो बिटिओ असो पूजा भाषण तमन जागं लागत ना
चालते हा चालते आणि राहता लवकर किती वाजले हा चालते हा होय हम्म हा बर बरं चालते चालते ठेव
हा चालेल हा ह